हो... तसं लागतं मग... काय करता? काय केली... झाला का कॉल? म्हये... आता झाले वीस कॉल... हं माय व्ह... हा... आ... पाच गेले ना बिचारे... मग ते वो... रिकामे... म... महये ही गेले ना बाई माहे पुरे पाच गेले... हे पाय... सांग... सांगतो ना मी... कोणा कोणाला गेला मी सांगतो ना? कोणा कोणाला गेला होता... मला ते बाई... एक अश्विनीला गेला दोन तूये गेलेत... हां. आणि एक... एक नई का त्या... ह्या... हे हाई की नई आपले... कोण ए ते? हम्म. इंगळीन बाई... तेही चांगला गेला... ह्यो... झाले दोन तूये एक अश्विनीचा... एक इंगळीन बाईचा. चार... अन अजून एक कोणी कोणाचा हाय काय माहिती... असे पाच गेले म्हये हो... झिरो वरच ए... पाच कॉल हं पण नई ना... मग पैसे लगेच... आले ना... आले ना.. चेक... चेक... झाले का?
हाव का?
हाव का... हां... आता माह्ये... आता मले माया तर आता माझ्यात काय सव्वीसशे रुपये झाले जमा
हां
त्या दिवशी आले त्या दिवशी आले चौपन रुपये ना आज आले दोनशे सासष्ट रुपये काय पैसे हं माया जवळ आधी हो
तूं टाकून पाहत असतं का तिचा अकाउंट नंबर अन् ते
नाही नाय ते टाकाव लागत त्याच्यात सांगतो ना मी तुले हां हो दिसते ना मी काय म्हणू रायली. हो ते आता अश्विनी आहे की नाही हे अश्विनी म्हणतो हे गायत्री आहे की नाही तेही मला तशीच म्हणे मला विचारा म्हणे मला ते दिसूनच नाय राहिलं दिसूनच नाय राहिलं माझ पेमेंटच दुसऱ्याला आले का हो पैसे? अ तिचे तर दोन चार दिस झाले होऊन कॉल म्हण नाही आलेच नाही म्हणे दिसू न येऊनच नाही राहिले म्हणे का्शात पहू म्हणे ते सांगा म्हणे येत ते म्हटल याच्या याच्यात पाय तू दिसतय मग तिनं नाय का आता आताच आताच फोन केला ना मी तुले लावायच्या पहिले तिले मग तिन पाहिलं लगेच तिचा कॉल आला की हो म्हणे मला म्हणे पैसे आले म्हणे
नाही ना मग कशे कुठे दिसते ते पेमेंट आहे की नाही मग तिथे दिसत नाही पेमेंटच्या जागी
पेमेंटच्या ठिकाणी दिसतात ना ते
नाही ना दिसून दिसत नाही ना माझ्या पेमेंटच नाव आहे फक्त
एकूण दिलेलं पेमेंट आहे की नाही त्यात त्या ठिकाणी क्लिक कर पेमेंटच्या याच्यात क्लिक कर केलं तू नंतर करजो मग सांग मला
ब एकूून दिलेलं पेमेंट
हा पेमेंट आहे का आपलं पेमेंट
हां
त्या पेमेंट वर क्लिक केलं की, पटापट पटापट ट अपडेट अपडेट होत पटापट तुले पैसे दिसतात. किती केले होतेस समजतात तुले तुले किती आपल्याला एवढे आले या कामाचे एवढे आले त्या कामाचे तेवढे आले या तारखे ते एवढे आले असं सगळं समजतं त्यात
मले तर पहिले कधीच येल नाही, बी आता काय?
आता काय सांगावं येतील का त्यात ते.. ता ते पाहिलं ते पेमेंट कि तुला बरोबर पटकनच माहीत पडते दोन सेकंद लागत नही माहित मी पडाले
हां गे
क्लिक केल्याबरोबरच ते महीत पडते ते तेच्यावर
हो काय?
ति ने आताच पाहिला तिने तर अठराशे का हां हो दो अठरा हो तिला वाटं दोन म्हणजे म्हजे तिला दोन हजाराला आणि काही रुपयाच कमी आहे म्हणते. ते सांगे मले आता, हे आताच्या कामाचे बर
माझे अजून कॉल स पैसे काय येतील
नाही मग ते मग ते असतय मग नाहीतरी दिसतात ना किती काही आले असेल तर दिसतात ना? हो ना माय दिसत नाय मंग तेच तर विचारू राहिले मी तुले हा पेमेंट पेमेंट पेमेंट नाव आलेलय की नई
हा
हा त्याच्यावर क्लिक करजो तू बरोबर तुला महितच पटत ना
बर पण माया याच्यावर पेमेंट आलं की केलं की नई? कि ते आमचं अकाउंट नंबर अन् ते
नाही नाही
हा..
हा
मंग माझी डबल
आता आता तू तू कणी मला उद्या दिसली पाय बरं येईन बर मी तिकडे पाय येजा बर, हां हो दिसते ना? दिसते ना आता अश्विनीच्या दिसते पटकनीच
ते स बरे तर ते अस त्या मासत नाही पेमेंट
हा पेमेंट नाव दिसते की नाही पेमेंट नावाच अकाउंट टाकायला त्याचा
नाही ना अकाउंट टा केला आहे पण ते डबल डबल टाकायच अकाउंट
नाही नाही डबल डबल टाकला माझ कुठे आता डबल टाकलं मग मी दास खोलतो ठेवतो ते हा काय ते तिनं फक्त एकदा टाकलं दे तेव्हा दोन टाकले ते हा हातरी ते समज लाल ह दोन रुपये टाकले मी तुझज घरी आल की अशवििन टाकूनल तर मलाही व्हायचं ते
हा माझ्याच्यात
मग अ मग तेव्हाच ते माझ अकाउंट टाकायला त्याच्यात तेवपासून डबल अकाउंट नाही टाकलं
नाही हे आता मग माझ्या हे जॉईन कराय अकाउंट पूर्ण म्हणजे होत मागचे कदीचे नाही आले
हा ते दोन रुपये आ तर पशी येनेच आहे म्हणूनच तुु पेमेंट वर क्लिक केलं किती मैपल्या म्हणजे कोणा कामाचे किती पैसे आले पण तारीख माहीत पडते कधी आले म्हणून मग वात खरी मी आता उद्या काय म्हग द्या घंट्या काय तर घंटे असल्या तर मग उशीर लागते नाही नाहीत मग दुपारीच घरी येतो बारा पाच घंटे गेले की मी तिला फोन लावन नाहीत मग
लावतो बरं मग मग तेवढं फक् दिशाच करून घच म्हणजे हे कॉल झाले कि नाही कॉल झा का हम्मग ते काडुन घैथलेह
मी आता इईली तर म्हटलं आता म सीमाखंड रावले म्हटलं का पग पैसे आले तुम्हाला म्ह नाही
हो का
म जमलं म माझ्यात नऊतार आता नऊ तारीखला आल की नाही हे तेवा्हाले चौपन्न रुपये
हा
आज आज आले दोनशे सासष्ट रुपये ते तपास चालू होतं ते कार्य ते समस्या ना कि ब कार्य तपासात आहे म्हणून
अाछा
हा म्हणजे सात ते चौदा दिवसात ये येईन येतील म्हणून ते ते समजते
होा काय
हम्म ते सांगते ते किती दिवसांनी येत येतील म्हणा
मग मला हे माहितच नाही मला कुठे समस्या होतं ते सांग तेवढं
कत हो ना मय जर बोलते सातशे चौदा दिस चकलीेत त्यात बर आजार हम कह सी आरपीट सांगतचालत हवोय
सात सात आठ आठ मिनटचेच केले म्हनट
आमच्या तर आमच्या तर मग प पुरे झाले नाही म कोणते कोणते माह त्या रोजनीचा एक एक एक मिनिट काही सेकंदचाच झाला मग
हा काय मग माय आई मग मीन तर नाही बर मग मीन अशी
मग म कॉल लाव मग मा लय दहा-दहा मिनटाचे झाले समजा सगळेच म्हणजे अस हॅलो, मग माझ दोन-तीन कॉल अस झा माझे तीन-चार कॉल असे गेले. म्हणजे कमी सेकंदाचे झाले ते मग अशी चारशेे, चारशे त्रेचाळीस सेकंद. चे दोन आहेत माझ्यात कॉल कटलेले एका एकशे एकवीस सेकंदाचा. बाकीचे पाच कॉल ते झिरुचे, झिरुचे गेले जात. हा माझे बी पाच गेले माझ, ह. मग पाच-सहा कॉल बी झिरो याच्यात येतात नाव ते सगळेच जात ते सगळेच धरतात ते, हा हा हा. मला मागच्या आले तीनशे को एकोणचाळीस रुपये म मला मागच्या दहा-दहा काॅलचे आलेते.
हो का
हम मग दहा कॉलच केले ते ना वीस कुठं केले तेव्हाता मला येत नाहीेत पैसे टेनशन नाही नटनी झाले एको हा.
हा.
किती वेळा कॉल लावले ना नेटच चाले तर काय करू मग
नाही नेटच नाही चालत.
आणि त्या आता आली ते तीनशे एकोणचाळीस रुपय, म्हणजे आताचे. मी ना तर मागच्या वेळे्याचे पुरेच केले मा ना माहिती. नाही मग ते तू अकाउंट मग टाकलंच डबल चेक कराय लागते अकाउंट मग.
हा. मग मला एकदा मी तेे याच माग नाही त मिन टाक.
मीच अ घरी कोणी मला, मला ताश टाकून दल तिथच टाकय सगळं माझ्यात. हो का नाही मग ते पण ते माय क हा अश्विन जत दिसते की नाही पाहिलं का तू? हा. हो ना ते क्लिक केल्यावर दिसत नाही, नाही.
असं आहे ना मग म्हणून ते म्हटलं तिथ.
त्याच्यावर असं टिक्कर जो म्हणजे मग माै पाहिज खरी त करून तसा काॅलच केला नहीये. कोण पाहि, बुधवारी शनिवारीसते करतात सोमवारी शेनवारी असं करायच. दिसत नाही?
दिसते.
दिसते ते दिवशी करून पाहाला. हो काय? आमच्या तर एरी टाम दिसते क आता-जाता न तीन-चार खेप पाहिला सग कायचे कायचे आले म्हणून.
मी ना दोन-तीन कॉल केले होती की नाही कॉ होती की नाही. त्यावेळेस माझ तस अकाउंटला
अकाउंटला हो का? हा हो का? हम्. आता मला जाऊन पयच आ हम्म.
त्यात आले
त्यात आले का मगेल, हा हा. भांडी घासले नाही आता? आता तिकडला दर झालतो घर थोडसं चल घुशी बनला त्रास नाही आहे मग
नाही विचार
आमच्या गुशीच भलते, भलत जीवारते.
हा रातभर
अं?
रातभर म्हणलं लय उकडतंय त्या
हो रात्री सगळ उकडुनच ठेवतात?
हो मंग काय.
हम्म.
हम. तुमार बाांधा लागती इ करसाता
हो हे गड असे गड्डे करतेय ते टोपल्याच टोपले माती करून टाकते.
होय अय.
हम्म.
हम्म.
हो ते जीर ते मग टोपल्याचे टोपले माती काढून ठेवली त्यांनी. काही काम असतं कीती बचार पळते. हो.
हे की नाही? आता माहितय मले मी मा बाबाच्या घरी कामाला जात जाऊ की नाहीशी.
हा.
तर मला असं रोज म्हणजे हव लागेल की जास्त वाटे म्हणे वावरात.
मग तस आहे एक दिवस गेला की नाही त जाऊ दे बाहेर चालला का आपल्याला जाऊच दे. मग सांते घरी घरी नाही राहा वाट. हम्म.
मग बोरग मोठे झालं की
करते मग.
मा पुरग मोठ झाल की
नाही तस. बरं मी का बोलून रायली कॉल तू लावला की मी लावला हा कॉल?
नाही मला लवला.
नाही मी लावला. तू लाव तिकुण आता. कट कर मग तो.
हाव.
हाव हाव.